हॅलो, बराय कायं. हाय मी पण बराय, मग चहा पाणी झालं. काही नाही स्वयंपाक. मी स्वयंपाक करालों, जरा बाहेर जाणार आहे म्हणून स्वयंपाक.
हा हा हा..
हम्म.. मग काय नाही, माझं डेली रुटीन कसं असतंय. तुमचं कस असते, तेच्यावरन डिस्कस करूया काय म्हणलं.
मग माझा, सांगतो मी तुला.
बर बर माझ मी शा, मी पण कॉलेजला असल्यामुळे मी सकाळी काय करतो. पहिला कसं गाडी नसल्यामुळे, साडेचार वाजता तेन असं उठत होतो. आता कसं टू व्हीलर घेतल्यामुळे, मी पाच नाही तर साडेपाच वाजता उठ हो कुठून पहिला आंघोळ करायचं, आंघोळ करून झालत कि नाही पोरांची कप कपडे तेन काय, सगळं पहिला सेट. करून घेतो. अंघोळ झालं कणी माझं मग सेट करून ठेवलं. नंतर खाली यायचं मग, पोरांचं कसं असते दोन टिफिन बनवायला लागत्यात. मग एक नाष्ट्यासाठी बनवाय लागते, शॉर्ट ब्रेकला आणि एक जेवणा बनवायला लागते, मग काय करतो मी कुंजीला चपाती कुठली तर भाजी. असू दे ती, भाजी त्यांनी फूड चार्ट दिली असत्यात नी. त्या प्रकारच मी जेवण देतो. फूड चात चपाती भाजी आणि भात असं, तीन देतो त्याला आणि एक एक दिवस काय कर तो फोडणीचा भात, सांडग असं दही. कोशिंबीर असं काहीतरी करून, असं देतोय एक एक दिवस. मग धाकट्या नैतिकच पण कसं असतं, तसंच असतं ते ज त्याला भात तेन काय देत नाही.
हम्म.
तेवढ जातो आमचा चौघांचा डबा असत्यात, चौघांचा स्वयंपाक करतो. मग चौघांचा पण डबा बांधतो, डबा बांधून नंतर आमच्या सं सासू घरात असत्यात, त्यांचं सगळं करून ठेवायचं. मग पोराणच निकुण. हॅलो, तो परत निघ उठतो त्याला अंघोळ घालतो. आंघोळ घालून त्याला कपडे तेन घालून आवरतो. तो पर्यंत माझा पण टाइम होतंय. मग माझं, अंघोळ मी नाही. तोच करतोय अंघोळ, मी काय घालत नाही. अंघोळ सगळं पाणीचं वगैरे चालु करु देतो ब्रश. तेन सगळं ठेवतो नी. ठेवून त्याला आत बाथरूमात पाठवून देईल, तर तो अर्धा तास घेतो अंघोळ करायला. आंघोळ करून आला बाहेर, आमचं तर कुंभकरण असल्यासारखं आहे लवकर आवरत नाही. मग अर्धा होय. अर्धा तास अंघोळ. कर ला जाते त्याला तो आल की जर चहा. असं तर काय तर नाश्ता केलं, ते असं खातोय तो जातोय. त झालं मी पण माझं माझ्या कॉलेजला मी जातो.
हा हा हा.
घरात कोणीत असल तर आम सासू वगैरे असेल तर भांडे धुन करत्या. नाही केली तर मी आलं क नाही भांडी, धुणं लोटून, फरशी. करायचं. आणि संध्याकाळच हेच की भांड ने कपडे काढ लुटून काढ. ते आणि संध्याकाळच तेच डेली स्वयंपाक कर. हेनी येतात आठ, नऊ वाजता आणि त्यांना जेवायला वाढ पोरांच स्टडी घे, पोरग्याला जाऊन सोडून ये. हे करायचं ते झालं की नाही सगळं जीऊन बिऊन झाल की नाही आणि माझं काय जरा अभ्यास आहे ते करत बसतो मी काय. तुमचं कसं असतंय?
माझं बघ सकाळी उ उठतेय मी पाच ला.
अ.
पाच ला उठतोय.
अ आंघोळ करतोय बाबांना उठवतोय. अ पाणी तापवायला लावतोय त्यांनी पाणी तापूस पर्यंत चपातीचं पीठ जरा मळतोय.
हंम्म.
चपातीचं पीठ मळायचं. आणि अ जरा भात जरा शिज त्याला घाल कुकर ला लावतोय. भात घालायच्या आधी जरा डाळ शिजवून घ्यायच असलं तर डाळ शिजवतोय. काय करायचं ग तेवढा वेळ जातो नाही. सकाळचं ते पाणी तापूस पर्यंत.
पहिलं आमचं पण तसच व्हायचं.
हंम्म. हंम्म.
आता गिझर असल्यामुळे काय तेवढं प्रॉब्लेम येतय ओ.
नाही ग आम्ही पण गिझर बसवायचं म्हणालोय बघू मग ते तापून घेत घेऊ तापूस पर्यंत थोडंफार आवरून घेतोय पाणी तापलं की जाऊन आंघोळ करतोय.
हम्म.
हांगोळ करतोय ते भाजीला फोडणी मारायचं भाजी चपा करायच मग भाजी जी चपाती झालं. ब भात आणि आमटी काय पहिलंच करून घेतलेली असतोय मग ते झालं की मानसचा डबा भरायचा मानसचा डबल डबा असतोय नाश त्याच एक ह्याचा एक नाष्टयाला त्यांनी म्हणत्यात चुरमुर, फुटाणं असं काहीतरी द्या ग घरी केलेलं द्या मग मी काय करतोय मला वेळ मिळेल तवा घरात जरा नाचूज करून ठेवतोय नाचू करतात माहितय काय? नाचूची रेसिपी सांगतो तुला नेक्स्ट टाइम काय?
हा. हा.
घरात नाचू तेन करून ठेवतोय मग ते केलो की ते भां डब्यात. टाकतोय किंवा चिरमुरे भडंग करून ठेवतोय त्याच्या डब्यासाठी भडंग घालतोय. किंवा चपातीच्या पिठाच पण मुलांना पौष्टिक नस ते नाही दुसरं काय म्हणून की नाही अ. चपातीच्या पिठाचे कुरकुरे करून ठेवतोय कधी, डब्याला द्यायला त्याच्या. काय काय तर बनवून ठेवतोय आणि तेच नाश्त्याच्या डब्याला देतोय. आणि जेवणाला काय चपाती भाजीच द्यायला लावत्याती, आणि दुसरं दिलं की त्या दिवशी पण हेची पनिशमेंट असतोय नाहीतर कॉल करतात मला. मग सकाळी पहिला मानसच आणि ह्यांचा डबा भरतोय. हे नी दोघं जातत्यात मग. अ. थोड्या वेळानं दिराचं भरायचं. दिराला नाष्टा दिराला च पहिला ना मानसला आंघोळीला गेला कि मानस आल्या आल्या बाहेर. बाबाला कपडे द्यायचं, कपडे देऊन झालं त्यो नाशत्याला मागतोय मग काय तर पराठा वगैरे करून द्यायचा नाश्त्याला, चाची सवय लावलो नाही मी. चा मुळं त्याला त्रास होतोय. चाची सवय लावलो नाही. मग त्याच्यामुळे की नाही त्याला छान चपाती पराठा करूनच देतोय.
हा हा.
आणि मग बुट शूज तेन घालतोय, तवर डबा बांधतोय तो जातोय. ज्यो झाल्यानंतर त्याच्या पप्पाला नाश्ता तेन द्यायचं.
हो.
मग त्याचा पप्पा जातोय.
हम्म.
त्याच पप्पाच नाश्ता पाणी वगैरे झालं की, मग दीर उठतोय आंघोळ कर होय मग त्याच आवराायचं. त्याला नाश्ता पाणी द्यायचं, त्याला पाठवायचं डबा बांधून. त्याचं झालं की सास सुभई जात्यात मासं विकायला, त्यांचा डाबा बांधायचा.
हम्म.
त्यांनी गेलेत की, मग आमच डेली रुटीनचं सासुबाई धून भांडी घासतात, सकाळी उठून धुनं तेवढं मला धुवायच असतंय, मी जर कॉलेजला जाणार असेल तर धुणं बिना काही धुवत नाही, सगळं तसंच ठेवतोय. अ मुलगीला मम्मी तिकडं सोडतो आणि मुलगीला पण खायला घालायला लागतं मला हे सगळं आवरून.
हम्म.
तिला खायला घालून मग तिला मम्मीकडे सोडतो आणि मी कॉलेजला जातोय.
हम्
मग आल्यानंतर तो भांडी घासायचं, थोडे धुनं असतंय ते धुनं धुवायचं. आणि तोवर वाचतेत चार. चार ते साडेपाच, सहापर्यंत अभ्यास करत बसतंय. मग अभ्यास झाला की, सहा सव्वासाला स्वयंपाकाला घालतोय. संध्याकाळचं हात पाय धुवायचा, दिवा लावायचा. संध्याकाळच्या स्वयंपाकायला लागायचं.
हम्म हं.
आणि मग आणि स्वयंपाक करायचा, पोरासनी खायला घालायचं मानस पण एक एकदा खायला बघत नाही व्यवस्थित. मग त्याला खायला घालायला लागतंय. मग त्याला खायला घालायचं, ह्या पुर्गीला खायला घालायचं. हातानं खाल्लेलं बर असतंय ते, पुन्हा हात हाताने खाईत नाही त्यो मग सांडतोय मग. मग हिला खायला घालायचं, मग नंतर मी जेवायचं. जेवायला मी वाढ मी वाढलं तरच जेवत्यात, नाहीतर जेवतसुद्धा नाहीत.
आमची का पोर तसं नाही खात्यात, हम्म हम्म.
आणि सग घरात सगळ्यांना पण गं मीच वाढायला पाहिजे जेवायला. मी वाढल्याशिवाय जेवत नाहीत. आमची सासूबाई पुढेे होऊन वाढायला बघत नाही. मग असं आहे, मग आम्हाला झोप पहिला मग तिला पोरगीला झोपून मला झोपायला, अकरा सव्वा अकरा कधी कधीतर तर बारा वाजताात, कधी कधी तर एक वाजत्यात.
आमचं पण तेच हाय सोड. बारा वाजताच सगळं आमचं सगळं बिझी सडल. असल्यामुळं
आणि आता उठून योग तेन करायचं म्हंटलं सकाळी लवकर. त्यो काय रुटीन जमना झालाय.
बसत नाही टायमिंग ते.
अंह बसतच नाही आणि सर ते देवानें आमचं शेड्यूलच एवढं बिझी बनवलंय की नाही, ते योगा हे फिक्सच केला नाहीये त्यात.
हा हा हेच बस होऊन जातेय,, झाल तर पण बघा एवढं सगळं काम असून. आमचं वजन कम होत नाही. बर एवढं सग एवढं सगळं करताव करताव. आणि एक एकदा ढीगभर खात्यात.
अगं बारीक असत्यात त्यांना खायला दम नसतंय तोंडाला. अरे त्यानी कसं बारीक असतात बघ, त्यांनी दोन दोन भाकरीे खात्यात अगं तुला पटणार नाही, मी कधी कधी अर्धीच भाकरी खातोय.
आता तेच सांग ना मी आता आलो, आलं का नाही मी तर अर्धी चपाती खाल्लो नुसता. काहीच खाल्लो नाही मी आन ती वजन वाढतंय ओ आमचं.
होय अर्धी चपाती एक कोर भाकरी असे खातो आम्ही आणि आमचं बघ कसं बका बका वजन वाढतंय. आणि आणि त्यांचं बघ, अग योगा घ्यायल्यात म्हणे येणार हायस काय?
कुठं?
अं कृष्ण मंदिरमध्ये.
नाही ओ टाइम भेटत, आता कसं झालंय सांगा माझं
ता माझं एक्झाम झाले की नाही ऑगस्टला, एक्झाम झाल्यानंतर करायचं म्हणाय लागलोय.
माझं काय या महिन्यात शेवटला तीस तारीखला सपत्यात एक्झाम काय. त्याचा का प्रश्न नाही, सध्या मला टाईम भेटत नाही हो. तेच्यातच तिकडं जा, हिकडं जा त्या पोरग्याला आणायला जा. आणि कसं हुतंय
डबा एकेकदा इग्नोर करता येतंय, खर या
खात, म्हणतात नवरं मी काय कॅन्टीन मध्ये खातो करायला. करालाच लागत ओ त्यांच्यासाठी, कोणाला सांगायचं तर करायलाच फजिती
हम्म.
हम्म, चालतंय. हं चालते हा ठेव. भाकरी झालीत आता आवरायलोय वरती येऊन. आवरतं. भाकरी किती आता काही कोण सासू पण नाही नाही. पाच सहा भाकरी लागत्यात एवढंच.
हम् हम् हम्.
ते पण खाल्ली तर खाली, नंतर त्यात आणि दोन राहत्यात तीन राहत्यात एक एकदा.
नाही बाई तसं दोघं असलं की मी किती चारच भाक चारपण नाही तीन भाकऱ्या करतो, मला एक त्यांना दोन. ह्यांनी दोघं काही भाकरी खाईत नाहीत, ह्यांना चपातीच लागत्या.
नाही हेनी कसं करत कॉलेजेस ना आला आल की काय करत साग भूक लागलच ते. मी अजून काहीतर भाजी करालोय म्हणजे, त्यातल घ्यायचं जरा एक भाकरी घ्यायचं अर्धी भाकरी घ्यायचं. तिकडं हात फिरवीत नी, असा करत्यात नी.
हम् हम् हम्.
त्यांना जरा मी काय करतो आणि कोणतर एक्स्ट्रा करून ठेवतोच एक दोन भाकरी.
तसं आमच्या घरात नाही बघ, तसं खाईत नाहीत. खाण्याच्या बाबतीत, लै गं आमच्या घरात किरकिर.
ह हेनी आलं कणी भूक लागलेल असतं, तिकडे हिकडं काय तर तसलं चिकन वगैरे काय जास्त लागते.
हम् हम् हम.
चालते की.
चालतंय ठेऊ काय.
हा.